हम्म काय ग का जेऊन झालं का
हो झालं मगाशीच झालं काही नाही भेंडची भाजी खाली भेंडी आली होती माझ्या झाडाला
हा काय काय काय लावलं तू झाडाला
काही नाही भेंडी आणि टमाटे ते सध्या जास्त पलावलं ना
टमाटे कोणच ठीक
म ते वरणात बिरण टाक
हाले भारी वरण लागतत भाई मस्त वरण लागतत आता आम्हाला पण दिवाळीनंतर स्वामींचा कार्यक्रम करायचा आहे मग वरण भट ी करू हा हा असवामी नाही ठरलं नाही आता सगळ्यांना जरू मठ रु घेऊ हो पायांच आता पोळींचा प्रॉब्लेम राहतो मग मी बटाट्याची भाजी बट्टी वरळ तीस लोकांचं जेवण बनवतो
व वर्ष झाले केलाने
अगं आता बांधकामच चालू होतं लग्नाच्या आधीपासून कि आधी केलं हा, दोन वर्ष झाले दोन दोन तीन वर्ष दोनच झाले म्हणजे तीन तिसरं लागवे म आता करू आलू
मी ऐकल होत तुमच्या घरात अक्कालकोटच्या पादुका आल्या होत्या म्हणे
हा पई मग आणलं होतना नाही ना ते एकदा आणले होते बाई योगायोगा मी आल्या होत त्या अग ते आता काय स्वामींची इच्छा शेवटी ते म्हणते त्यांची इच्छा असेल तर येतील पादूका आपल्या घरी हा मी केंद्रामध्ये जाते माझे पोरी केंद्रात जात माझी जाऊ केंद्रात जाते माझी न नवरा केंद्रात सगळे जण आम्ही स्वामींच करतो बाई हा इतकं छान वाटतं मंदिरात कि बस उठूच वाटत नाही आातमध्ये बसल तर हा ना खूपच चालते म पारण्याला तर नाही बसण होत पण मग अस जातो की दर्शनाला गुरुवारी काही असतं का सप्ताह हम्म, खला
माझ्या पोरीला बसायचं होत पण मग काय तिचं आपिस मुळ काही लागलंच नाही
हो का हा
त्याच्यामुळे तिला बोलली की बाई नंतर बघू काही करू काहीतरी
हा.
मग काही नाही दिल सोडून विषय आता परत लागेल तेव्हा बघू
काय? हा का?
पारायन लागत ना, हा. त्याच्यासाठी बसायचं होत तिला
पारायण हा, हा.
चांगलं असत हा ते घरात करता म्हणता पण मग ते घरात सगळं
मांस मच्छी सगळं सोडावं लागत हम्म. किती दिवस? एखादा महिना एकवीस दिवस
हा का? हा तिसराहून महिन्यात बसायचं ना येत ना ते मंदिरात, मंदिरात तिथंच ठेऊून द्यायचं अन परत लवकर जायचं लवकर बसायच
काय माहिती कधी करता कधी नाही बघावं लागल विचारपूच करावा लागल
मला तर काही बस न होत नाही बाई जास्त खाली हा असत हो ना खुर्च, हा. मग आता आपल्या सगळ्या बायका खाली बसताना आपल्या खुर्चीवर बसायचं कस तरी वाटतं
बाई ज्याला करायच तो करतो कस बी
हा, ते तर आहेच बघा.
ते लोक काय आणून देणार आहे का काय करणार आहे बसायचं आपलं आपलं बघू विचार चालू आहे पण बघू आता
मग जाायचं ना ग मलात नाही म्हणजे स्वामींच लय असा प्रचिती होती बाई काय काय वेळेस मध्ये इतकं पोट दुखत होत स्वामीची रक्षा लावली पोट जरा बर वाटायला लालं
अच्छा
दररोज छातीला पण लावते मी रक्षा
होय चांगलय
मन रमून जात पण त्याच्यामध्ये
मी बी रोज उठली का माळ जप करते, हे करते ते करते आज काही झालं नाही बाई आज काम पडलेय खूप अजून त आघोळ नाही जेव्हा आंघोळ होईल तेव्हा कोण माझा नेम काय झालं अजून काम पडले मला
लवकर लवकर हात चालवायचा कामला लवकर उठत नाही ना तुम्ही
रात्री बी काम करते बाई एक एक दीड दीड वाजेपर्यंत कालच्या बारा वाजेपर्यंत काम केलं म्हणे
सगळं झालं ग तुझ
नाही ना दोनशे बिनेट झाले माझे ते लिहून
हा का मला तर काही समजतच नाही ते काय लिहावं
सांगल सांगल मी मला समजलंय थोडंफार जसं आहे तसं पण मग आता काय आहे त्या लोकांनी जर आपलं घेतलं तर बर नाही घेतलं तर मग आता काय करत र पण कमप्लीट करून देऊन टाकाव
माझं करून देशील का ग तू
हा जमलं तर दिल नाही तर त्या माझ्या बहिणीला सांगत
ति तर तिचं करती ना ग बाई तिचं काय पार्लरला जाते ती तिथं मला काल सांगितलं तर ती परत हो म्हंटली परत विसरूनच गेली का काय काय माहीत कामच ना
म ती काही करत नाही हो ती नुसती हा करती काही करत नाही ती आच्यावरती होती त आच्यावररती होती ती पक्
अशेरका बर ठेवायची तिची कामं असते का मग कशी उड्या माराती
करूनच घ्यायच कोणाला सोडायचं नाही काही नाही जाय म्हणे पाहिजे
मग असं नाही करायला पाहिजे ना बाई मी तुला म्हटली काल मला करून देतो काय होनल
अच्छा अच्छा
ह मी नाही करत म्हणे नंतर करण म्हणे असे म्हटले म मी जस असेल तस करते म्हणे मी काही असं परफेक्ट करत नाही
पै म्हणून चाललंय तिथं
हा का बई मग आता पैसे भेटले तर बर
त्याता तो मालक बघल तेव्हा त्याने दिलं तर बरं, नाही दिलं तर मग काय? बाई मी काल तो एक ड्रेस पाहिला तो काय पोरगा काय कमीच नाही कराना, ड्रेस चांगलाय, पण काय कर काय कळतच नाही?
आता जाऊ त्या मग काय करते त कमी करणारच नाही ज्या किमती तेथं घेऊन टाक ना
किती म्हणतो तेराश शे रुपये म्हणत जा
म्हणजे पोरीला घेतलं होतं पंधराशेला घेतलं होत तसच आहे
मग माझी आई नाही ना तयारते
अे तुझ्या आहे त ले चिनगुसे बाई कधीच तयार होत नाही हा थोड चालत काय तेवढं त म ग म्हणजे ओरकेतला चांगलं
काही बरक नाही थोडस तेल
मग थोडसं हातानी करून घे ना मग. साधा ड्रेस घेऊन टाका हातानी वर्क करून घे.
अ काय करावं कळना ना एक टी शर्ट पण आवडला मला त्याच्याकडं, मग? लय महाग सांगतो ते.
न आता कायए, त्यांना वाटतं हे घेताच. घे ना घे ग आपण येईलच उद्या येईल, परवा येईल असं वाट पाहून येईल उद्या आज जाऊन पाहि जरच म्हटलं, तर घेऊन टाक. पोरीला अकराशे पन्नास बोलले होते, म्हणे ना.
अकराशे पन्नास बोलली होती. हो, तो तेराशीच म्हणतोय, तो काय कमी करायला तयार बाराशे केलयं पण नाही, बोला ना तो.
नाही म्हटला, आता शंभर रुपया साठी हे करु राहिला. दादा तुम्ही, पण कशाला शंभर रुपया साठी हे करता देवून टाका ना.
कळत नाही, बाई पैसे नाही हित. पण मग, दिवाळीला लय महाग कपडे भेटते. काल तुम्ही गेल्या होत्या का? त्या पोराकडं परत. त्या
जिथं नाही बाई तिकड नंतर मी गेलोतो, लहान पोर त्याच तो लय महाग देतो. त्याच मग तुझी आई बरोबर होती, आणि नको बाई म्हणे तो ना ल पैसे, लय महाग देतो.
आपण किती रुपया पर्यंत विचारावाचल त्याला?
नाही ना, ते पोरग लय महाग देत ना गं, तर विचारलं म्हणजे परत, द्या द्या नाही हो का एक तर पाणी येऊन गेल होतं रात्री पाणी गं गेल त्याच्या नादा मध्ये. पाणी भरलं अण झालं आमचं. हा.
समजत नाही काय आता घ्यायचं तर आहे, पण मग आता गुलाबी घेतला असता मी पण गुलाबी ऑलरेडी मी घेतला एक
कलर भारी येतो आहे तो नाही प कलर हा ते पोरीच तर लय आवडलं मला पण पायाच्या घोटण्यापर्यंत जातो तो
ती म्हणती कमी करल कमी करून त्याची चव जाईल कळत नाही त्याला, पण मला हे कळत नाही ते आहे उगडं वरचं. त्याला तो समोरचा बाह्या
हा ते बी प्रॉब्लेम आहे बरं का, ते नीट बघून घ्या बाई. हा चालेल, मी आता ठेवू का?